हॅलो हा येतोय काय आवाज?
हो येतोय, येतोय बोला.
हो, हो.
काय म्हणताय मग चालू झालं का तुचं नेट वगैरे?
हो, झालं झालं चालू.
अ नाही माझं दोन दिवस प्रॉब्लेमच होता
हा ते मिटिंग झाली ना सरांसोबत मग त्यांनी ते केलं वाट ते कोमल मॅडम
होय का हा हा हा ठीक आहे कोणत्या विषयी बोलायचं?
अ आपण पर्यटन स्थळाबद्दल बोलूयात का?
हा बोल्या बोल्या.
हो हो.
चालेल काय तुमच्याकडे कोणता आहे पाहण्यासारखं तुम्ही कुठून बोलताय?
आमच्या इकडं आहे अम्म तुळजापूरची देवी आहे. आं हा.
हा ठीक आहे चालेल तुळजापूरची देवी
हो परतेडेश्वरी
हा हा.
अ आमच्याकडं एक रामलिंगच रामलिंग आहे. ते असं पूर्ण निसर्गरम्य आहे . श्रावण महिन्यामध्ये तिथं अ भरपूर म्हणजे
तिथं काहीतर काम चालू आहे ना. हॅलो तुळजापूरला आता काम चालू आहे ना काहीतरी मंदिराचा? हा तेच आत्ता माझा दोन तीन दिवसापूर्वी मैत्रिणी गेलेल्या ना त्या सांगत होत्या मंदिर पूर्ण पाडल्या अगं. खाली जावं लागलं
हा पूर्ण नाही पाडलेलं ते एका साईड ला थोडसा ते म्हणजे ते जीर्ण उद्धार असं करायला कले थोडासा हा हा. आता सध्या पाऊस चालू झाला ना त्यांचं नियोजन अगोदरच होतं. थोडसा हा त्यांनी सोय केली तशी साईड कडून म्हणजे दुसऱ्या मार्गाने दर्शनाला वगैरे हे केलंय. जे मेन मंदिराचाच नाही थोडं साईडचं आहे.
होय काय हम्म हम्म हम्म पाऊस आहे तिकडे खूप
हो पाऊस बऱ्या
आमच्या इकडं तर खूप आहे मी कराडवरून बोल ते आमच्या इकडे पण खूप पाऊस आहे. हम्म चालेल पर्यटनस स्थळ म्हणाय गेलं तर आमच्या इकडं मला वाटतं सागरेश्वर, अभयारण्य म्हणून आहे एक ते ताकारे साईड ला आहे तिथं मला वाटते बारा ज्योतिर्लिंग आहेत शंकराचे.
हा.
आणि खूप बघण्यासारखं श्रावण महिन्यात तर खूप गर्दी असते तिथं सोमवारच्या दिवशी पण खूप गर्दी असते हो आणि आमचं इथं माझं कुलदैवत आहे पालीचा खंडोबा त्याच्यामुळे ते पण एक जवळ आहे आम्हाला कि कम से कम एक देड तासात आम्ही जाऊ शकतो गाडीवरून म्हटलं तर आणि फोर व्हीलर असेल तर आम्ही गं अर्ध्या पाऊन तासात जाऊन दर्शन घेऊन येऊ शक तो एका दिवसात म्हटलं तर जाऊन येऊ शकतो असा आहे हम्म आणि
आणि आम्हाली स्वामी समर्थांचं मंदिर पण इथून जवळ आहे अक्कलकोट.
हा अक्कलकोट पण जवळ आहे तुम्हाला हो.
झालं की मग सोपूरच्या सोलापूर पुढे राहतं आणि अलीकडूनच एक मद दोनं रस्ता आहे हम्म हायवेस सोडून मधून जायचं हा अक्कलकोट, गाणगापूर
चलणार तुम्या
हा अक्कलकोटला हो जात असतात आणि आमच्या इथं केंद्र आहे मोठा स्वामी समर्थांचं मगं तिथं पण खूप अ
परडेला हाय केंद्र
हा आम् होय अमगा आम्ही
आणि आमच्या इथं पण आता सर असणार पहिले हा पहिले नव्हते पण आता ह्या एवढ्या वर्ष दोन वर्षात स्वामींच प्रस्त एवढं वाढ पलेना प्रत्येक घरोघरी स्वामींची पूजा सेवा नित्यसेेवा वगैरे चालू आहे.
हो आमच्याकडं भरपूर दिवसापासून करताय स्वामींचं म्हणजे असं अशे
कारण उकसाय आजकाल आता माणसांचं बघा कसं चाललंय तर दे निदान तेवढी तरी सेवा केल्यांतर काहीतरी फळ भेटल ना आपल्याला.
हो हो आणि कुठं तरी श्रद्धा पाहिजे ना माणसाची खूप धावपळीच जीवन झालंय माणसा चौड्डा उठ पळ उठ पळ
उठ पळ उठ पळ माणसाला माणसाशी बोलायला वेळ नाही तर
हा एवढ्या सोयी सुुविधा झाल्यात तरी माणूसाला वेळ कमीच पडतोय. पहिलं चालत जायचं सायकलवर जायचं. आता नवीन आपल्या फोरव्हीलर निघाल्यात म्हणजे माणूसाला जिथे तास लागत होता तिथं म्हणजे दहा मिनिटामध्ये पोहोचतोय माणूस. म्हणजे कोणता पण व्यक्ती कामाच्या ठिकाणी हा. तरी पण त्याला वेळ कमीच पडतोय.
पाच सहा माणसं जरी असतो तर प्रत्येकाची प्रत्येकाची टूव्हीलर आहे. उय इथं एक गाडी फोरव्हीलर आहे त्याच्यामुळे गाड्या पण वाढल्यात माणसं पण वाढल्यात. त्यांनी माणसानं वेळी ही नाय एकमेक
हा पहिलं कुठं फिरायला वगैरे जाय चल म्हणलं तर बसनी जायचं मग ते वेट करायच आता माणूस एका दिवसाच्या ऐवजी दोन तासात जाऊन येतो. कुठल्या पण धार्मिक क्षेत्रात म्हणजे कुठं पण अ जायचं म्हणलं तरी
बसना आणि कसं होतं पहिला आपल्याला प्रायव्हेट गाडी कराय लागायची कोणाची तरी मग आपण सगळे मिळून जात होतो. आता तसं आहे का आता प्रत्येकाच्या घरोघरी गाड्या आहेत त्याच्यामुळे उठले की संडे असते सुट्टी दिवशी आपले उठतय सकाळी संध्याकाळपर्यंत रिटर्न येतय देवदर्शन वगैरे
हो तरी पण लोकांना वेळ कमीच पडतोय.
होय मग काय तरी पण लोकांना वेळ कमीच आहे आणि जे धार्मिक काय हे तेच करते तो देवाचं वगैरे ज्यांना म्हणजे धार्मिकताना येते लोकं काय उठलं की आपलं काम काम झालं कि आपलं घर घर ते काम असंच करताय ना. आणि आजकालच्या ह्या पृथ्वीला पण आता आपलं हे हे तोलवणा झाले त्याच्यावर मी काय म्हणत्यात त आजकालच्या जगामध्ये माणसानं कुठतरी एक श्रद्धा ठेवली पाहिजेल आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच कारण पहिलं च्या जमानत ते एवढं नव्हते कोण देवाचं करत आता आपण धार्मिक आहे त्यामुळे आपली मुला येते आपली मुलं असतील तर परत त्यांची पुढची पिढी असणार आहे ना.
हा तसं बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये विविधतेने नटलेली खूप अनेक पर्यटन स्थळं आहेत ना.
हो हो खूप आहेत खूप आता आमच्या इथे महाबळेश्वर पण जवळ आहे ना. आ सातार जिल्ह्यात पडतय ते महाबळेश तर त्याच्यामुळे तिथं पण खूप छान आहे तिथं तर सनसेट पॉईंट आहे विथ संगम आहे आणि इथं कराडला पण प्रीती संंगम आहे ना कृष्णा, कोयना नदीचा संगम झालेला. भेटतोय दिसतोय कृष्ण हला कराडला.
होय मग तुम्ही महाबळेश्वरला वगैरे गेला असाल की?
हो गेलोय-गेलोय आणि आमच्या इथे इकडं पाटण साईडला ना उलटा धबधबा म्हणून आहे सडावागापूरला जो आता धबधबा वरून खाली येतो ना. वरून खाली होते तर हा खालून वर पाणी जातं त्याचं. ते खूप बघण्यासारखं आहे हो सडावागा पूर म्हणून आहे, अं तिथं खूप
ते कासपटार वगैरे महाबळेश्वरचं ते कास पठार वगैरे आता पावसाळ्यामध्ये
हो हो पावसाळ्यामध्ये खूप गर्दी असते पावसाळ्यामध्ये आता कासपटारला हो.
हा हा म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारची फुलं येतात वाट
फुलं वगैरे हो वेगवेगळ्या परची फुल झाडे आहेत ना तिथं ते बघण्यास सारक्या हे हम्म आणि का कास पटार खूप छान आहे बघण्यासारखं. महाबळेश्वरला पण आहे, तुम्ही आला असाल की महाबळेश्वरला?
महाबळेश्वरला आलेली मी म्हणजे तिथं प्रतापगडला वगैरे म्हणजे बर्याच ठिकाणी फिरलात हा पण ते कास पटार वगैरे तेव्हा काही आम्ही असं उन्हाळ्यामध्ये आलो होतो हम्म कासपटार म्हणजे बघितलेलं नाही.
हा हा हा.
आ हा.
ठीक आहे, पावसाळ्यात खूप छान असतं बघायला.
आन ते आम्ही उन्हाळच्या सुट् टी मध्ये आलं होतात आणि तेव्हा म्हणजे असं एवढं माहिती पण नव्हतं बरेच दिवस झाला आम्ही दहा वर्षात तरी झाला असं येऊन आणि ते नंतर माहिती झालं की महाबळेश्वरला खूप छान आहे बघण्यासार म्हणजे असं फोटोमध्ये वगैरे नंतर बघितलं
हम्म हम्म हम्म हम्म हम्म, नाही आणि प्रतापगडावरती पण खूप छान आहे ना तिथं ते शाहिस्ते खानाला वगैरे मारलं होतं अ महाराजांनी ते त्यांच्या असे नख्या वगैरे हे सगळं आहे ना तिथं.
हो छान आहे त्या आम्ही पायऱ्यात चढत गेलेलो साईडला ते परत ते पहिल्या काळातले बारवते म्हणजे असं खूप छान आहे तिथं पण बघण्यासारखं आं. ते वरती-वरती जसं जाईल तसं तसं ते असं नुसता जीवगुत मारयला लागला वर ती म्हणजे श्वास घ्यायलाच ये ना असं म्हणजे
हां, आम्ही आता तुजापूरला यायचं म्हणलं, तर आम्हाला ट्रिपच काढावी लागते. कोल्हा पूर तुळजापूर, गणगापूर असं म सगळे करते
हो आणि गा तिकडं आला तर परत तिकडे आला तर परत अक्कलकोट पण जवळच पडते तुम्हाली गाणगापूरच्या तिथं म्हणजे हा इथून मग तर कधी ट्रिप काढली तर मग सगळच करून जावा.
होय-होय बरोबर आहे की नाही आम्ही आलो होतो तुळजापूरला रूम घेतली होती तुळजापूरमध्ये. आणि मग पहाटे पहाटे त्या अक्कलकोटला नी गेलो होतो दर्शनाला.
हो हो भेटातात तिथं ते भोपी वगैरे त्यांच्या रूम असतात ना ते कार्यक्रम करतात सगळे आपण आपलं हा.
हो मग सकाळी थांबलं होतं तिथंच रूम वरती म सकाळी उठून आंगोळा वगैरे करून मग अक्कलकोटला गेलो होते गेल्या वर्षीच असेल मला वाटतं ऑक्टोंबर महिन्यात असेल.
होय आणि ते तुळजापूरला नैवेद्य वगैरे पण करून देतात वाटतं ना असं तिथं थांब थांबल्यानंतर ते हा हा.
सगळं द्यायचं त्यांना ते पुरणपोळया वगैरे करून देतात म्हणजे आपले किती असू देत माणसं हो म जेवण वगैरे करून येऊ शकता आपण नैदव्य वगैरे दाव दाखवून दे
हो या नक्की ट्ररीप काढा एकदा. हो आमचं कुलदैवत आहे हो हो आमचं कुलदैवत आहे आमच्या इथून आम्ही दोन तासात जाऊ शकतो. आमच्या जवळून इथून जवळ आहे.
होय का बर बर चालल चाल नाही यायचं आता बघू श्रावण महिन्यात एखादी छूट तर होईल आमची तुळजापूरला यायचच आहे मला कारण आता आम्ही खूप दिवसाच नाही आलो ना ते वर दीड वर्ष झाला असेल
हा ना एक वर्षातून कधीतरी कुलदेवीचं दर्शन घ्यावं ना.
तर कुटुंबचा फॅमिली येणार आहे ना तर आम्ही त्याच्यामुळे येऊ एका दिवस.
हा ती ओटी वगैरे भरतात ना सगळं पूर्ण
हा ओटी वगैरे हे सगळं घेऊन यावं लागतं ना हम्म तिथं भेट तन आपण सगळं आपल्याला
हो सगळं भेटत तिथं, पण आपण तिकडून असं आप पल्या मनावर आणू शकतो ना थोडसं असं साडी व
आपण आपल्या घरून वगैरे साडी वगैरे आपल्या इथून आणू शोधू तिथं कसं जरा कॉस्टली असणार ना.
कॉस्टली पण आणि चांगली घेतली तर कसं देवीला थोड चांगलीच घ्यायची ना तिथं कसं हा त्यांचा त्यांचा ते एक ठरले पेलाज पेड
होय ना? हम्म, हम्म, हम्म, हम्म.
चालेल चालेल हो हो या मग प्रादर्शन वगैरे हो छान ओके.
ओके चालेल थँक्यू.